तुमचा आवांज कॉल जातं वाटतं मंग ताईलाही जातं असेल तिकडूंन आवांज येतं नसतील.
हम्मं... तीचं फोन लागतो पणं उचलंत नाहीं ती.
तेचं तरं तेचं करूंन राहीलं नां-
एप्लिकेशन बंद असलं नां-
हम्मं...
तरं मेसेज पडतो तुम्हांला असं असं कॉल येतं- तोयं तरं तुम्हीं चालूं करां.
हम्म तेच म्हटलं मी-
तेही ठीक ते चालू करावला लागत. हम्....
बाबांच्या हिच्यावरून लावले की नाही वालात नाहीतर ते. डबल काय द्यायच होऊ दया-
दबाघांचे सांगितलं ना.
काय स्वयंपाक झालाडब्बा अरे हा पण घरी ये चल जेवायला. तर मग घरी काय करायचं-
घरी ऊद्या चिकन तर चिकन-.
हा गुरवारच चिकन -
गुरवार ये काय उद्या-
मा गुरुवारच चिकन खाता-
खाल् ल नाहीच तर-
तुवाला य करतो त विस्तार मलाही फव आला ना तम'.
हो हो....
तुम्ही खा अन मला खाऊ घाला. काय जामबोढ दंतहिले- झोपेतील झोपेतील झोपेतील-
ह.
आ
सत होत .
असच. कचोरी हा तर काही उठलं उठलंच करते पहिले. ते काही उठले क लगेच कथवर.
हा.
उठल्याबरोबर कचोरी करून देणारे-
चालतंय-
म्हणजे पोरीची मज्जा तुमची मज्जा- दोघांची मजा पडेल खायला की- कढी भात कचोरी- समोसेे वडापाव. अजून काय.
अजून काहीच नाही.
तेच म्हटलं वडापाव मिसळ पाव कचोरी.
हम् हा.
त्याच म्हणलं चाली तर चालूच ठेळायच खादडच नसत दुसरं काही नाही. पोरीला अभ्यास सिबस जरा अ बसला. तिचं शाळेत विचारायला लावलं ते विचारलंच नाही ना.
त्यांनी फोनच नाही उचलला
शीतला .
हो.
उद्या सकाळी काही विचारायचं ना उद्या पहिले विचारा घ्या.
चालतंय. हेयो, हा हा. झोपतो आता आ? गुड नाईट.